बोला ना.
हा ताई नमस्कार.
नमस्कार आवाज येतोय?
हो, येतोय आवाज. कशा आहात तुम्ही?
तुम्ही?
मी पण मस्त आहे, मजेत. आमच्याकडे आता... सध्या पाऊस सुरू आहे, त्याच्यामुळे खूप छान वातावरण आहे.
पाऊस चालू आहे का तुमच्या इकडे? आमच्याकडे नाही, ऊनच आहे आमच्या इकडे खूप.
छान आहे. गरमी तशी खूप व्हायला लागली आहे, पण... मस्त पाऊस! म्हणजे सकाळपासून इतका सुरू आहे ना.
हा, मस्त वाटतंय असं ना तुम्हाला?
हो, एकदम अतिशय गरम होतं. उन्हाळा खूप चालला होता आणि त्यात अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे थोडं गार वाटायला लागलं. छान वातावरण आहे. आजूबाजूला झाडं असल्यामुळे सगळीकडे हिरवागार झालं आहे. सगळं.
हा, आमच्या इथे आम्ही वाट बघतोय, कधी पाऊस पडेल असं. इतकं गरम होतंय ना, खूप कडक ऊन पडलंय.
चांगलंय, चांगलंय. येईल हळूहळू पाऊस, पण यावर्षी सगळंच थोडं उशिरा आहे. शिरा होतोय ना?
हो ना, उशिरा. मागच्या वर्षी खूप लवकर पडला होता तो.
हो, मागच्या वर्षी वर्षभर पाऊस चालूच होता आणि दिवाळीतही. पण पाऊसच होता आणि...
हो दिवाळीमध्ये पण पाऊस होताना लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण तूप पाऊस पडून गेला होता.
हो ना त्याच्यामुळे थंडी एवढी जाणवली नाही.
नाही काहीच नाही म्हणजे प्रत्येक ऋतूून आहे का एकत्रच झाले ना. होय सकाळी ऊन प. रात्रीचे गार पण वाटतं म्हणजे काहीच समजत नाही.
आधी बघा ना बरोबर तीन तीन चार चार महिन्याचा. आणि उन्हाळा. उन्हाळाच पावसाळा म्हणजे पावसाळाच असं फील यायच की हा आता पावसाळाच आहे. हिवाळ्यात थंडी असं म्हणजे बरोबर तसेच असायचे. आता सगळे शिफ्ट होतय ऋतू सगळे.
हो खरच ना म आता म्हणजे अस मुलांना. विचारतात की मम्मी कुठला ऋतू चालू आहे पण त्यांना सांग आपल्याला सांगताय कुठला.
आता तर तिघ ऋतू चालू होतात एकत गरम पण होत. पाऊस पण पडतो आणि थंडी पण वाजतेो.
हा तेच ना नाही तरर ते मुलं चाराय ना मी आता कुठलं आता थंडी पडेल ना ग आता ऊन पडेल ना पाऊस. आता एकाच दिवसात सगळेच ऋतू आहे. हम्म हम्म खरच. हो निसर्गाची किमया सर्व हे सर्व
आता तर गडबड सुरु झाली आता मुलांची शाळा पण सुरु झाली ना.
हो मुलांची स्कूल चालू झाली एक पहिले दिवस झाले.
चांगलंय पहिला दिवस किती छान असतो ना शाळेचा.
हो उत्सुकता असती ना जायची खूप दिवस दोन महिन्यांच्या सुट्टी नंतर स्कूल मध्ये जायचं म्हटल्यावरती आवड असली. पण मुलांपेक्षा मुलीमध्ये ती जास्त आवड असते.
हा. आणि नवीन युनिफॉर्म नवीन दफ्तर सगळं म्हणजे अगदी. अ शार्पनर पेन्सिल पासून सगळ्या वस्तू नवीन घ्यायच्या आणि न मस्त शूज वगैरे घालून तयारी करून ते शाळेचा पहिला दिवस म्हणजे खूप छानतो आपल्या अशा जुण्या नी आठवल्या तर किती अस सगळं नवीन नवीन घेऊन जायच पुस्तक नवीन वह्या वगैरे सगळं
आणि वापर पण त्याचा छान करत होतो
हो आणि सुरुवातीचे शाळेचे दिवस म्हणजे ते बघा ना आपल्या व ह्या पुस्तकांना कव्हर लावायचे
हो आणि आधी कुठे आपले ह्यांच्यासारखे कव असायचे न्यूजपेपरचे कववर लावायचे आपण
हो हो
आता हे मुलांना वाचतात स्कूलमध्येध्ये सांगतात ते देतात त्यांचे लेबल नावाचं ते लावतो आपण कव्ह पण आधी आपल्याला कस न्यूज पेपरच लावायचो आपण म ते पुस्तक पण आपण किती शेवटपर्यंत चांगलं वापरायचं ल्या तच हो हो जसल्या त असय पुस्तक वयामध्ये पण आपणशी घाण वगैरे मागचं पण पेज व्यवस्थित पोरं कुठं पण लिहीत आता तसं आपल्या वेळेस ना
आणि त्यात पावसाळा कि ते
हो घरापासून लांब असायची तुमची
हा हा तरी ठीक आहे म्हणजे पायी जाऊ शकतो एवढं अंतर होतात.
हो आम्ही पण पाईच जायचो
आणि एकाच एकाच कॉलनीतले असे सगळे मित्र मैत्रिणी सोबत मुलांची शाळा वेगळी आणि मुलीनची शाळा वेगळी होती. पण तरी पण सोबतच सगळे लहानाचे मोठे झालेलो तर जवळ जवळ आम्ही सात सात आठ मुलं मुली असे एकत्र शाळेत जायचं वेळा दोघांच्या एकच शाळेच्या.
हो का मग पण मस्त वाटायचं ना मैत्रिणी वगैरे पाय पाय
आणि जातानाही सोबत जायचं म मधली सुट्टी असायची. डब्याची सुट्टी डबा पण एकत्र खायचा आणि पुन्हा शाळा सुटली. कि वर्ग सगळ्यांचे वेगळे वेगळे कुणाच चौथी पाचवी सहावी कुणी मोठं आपल्यापेक्षा कुणी लहान पण एकत्र डबा खायचा पुन्हा येताना पण सगळ्यांनी सोबत यायचं. मस्त मज्जा यायची.
मज्जा यायची खरच.
एखादा शाळेत काही होमवर्क दिला आपल्याला त्याच्यातले प्रश्न उत्तर नाही कळाले तर मग आपल्यापेक्षा मोठं जे आहे त्याला विचारायला जायचं आणि आपल्यापेक्षा लनांनाही तसच की त्यांना काही अडलं तर मग आपण त्यांना सांगायच.
हो आणि आपलं कस आपण स्कूल मधून आल लगेच होमवर्क करत होतो. म्हणजे आई वडील आपल्याला सांग आणि नंतर आपण करू अस कधी झालंच नाही स्कूल मधून आलं का बॅग ठेवली क मी आधी पहि नर आल्या आधी होमवर्कच करायची नंतरच स्कूलचं युनिफॉर्म चेंज करायची. हह एकदा म्हणजे- हो हो नंतर न वेळ भेटला खेळामध्ये ते सगळ झाल. मग स्कूल चा युनिफॉर्म बदलायचा जेवण वगैरे करायच आस रूटिंगच लागल होत. तुम्हाला
हो ना.
हम्म.
छान वाटतं म्हणजे आता मुलांमध्ये आपण आपल्याला बघतो, की मुलांच ते सगळ तयारी करताना तेंच ते सुट्टी मधला होमवर्क कंप्लीट झाला आहे की नाही पहिल्या दिवसात काय काय घेऊन जायचं, कोणते वह्या घेऊन जायच्या, पुस्तक कोणते घेऊन जायचे. ते सगळं ठेवताना आपल्याला आपले दिवस आठवतात की किती लगबग असते ती पहिला दिवस शाळेचा म्हंटल्यावर हा अतिशय आठवणीत राहणारा दिवस आहे.
हो खरंच आठवणीत राहिलेला आहे. आणि आपल्याला कसं हो दिवाळी याच्यामध्ये होमवर्क द्यायचे त्याच्यामध्ये समानार्थी शब्द लिहा वर विरुद्धार्थी लिहा, म्हणी लिहा हेच आपल्याला आसायच ना.
हो, हो.
हं तसं मुलांना नसतात ओ आता.
आता त्यांना प्रत्येक विषयाचे वेगळे, वेगळे दिलेले असतात वाटतं.
वेगवेगळेच म्हणजे प्रत्येक स्कूल वाईज वेगवेगळे त्यांना जे स्कूलमध्येध्ये सांगतील ते. बाकी आपल्याला कसे शाळा याच्याबद्दल दिवाळीबद्दल माहिती लिहून द्यायला लावायचे. परत सगळं हे द्यायचेत ना समानार्थी, विरुद्धार्थी शब्द.
हा आपल्या सुट्टीच सु तिचं म्हणजे प्रत्येक दिवसाची रोजनिशी आपल्याला लिहायला लावायचे बघा.
हम्म.
तुम्ही काय, काय केलं सुट्टीम किंवा मग आणि आपल्या वेळेस प्रत्येक विषयाचं नव्हतं जास्त अ म्हणजे ग णित आणि हे बाकी मराठीचा जास्त असायचा अभ्यास.
हो आपल्या वेळेच वेगळंच होत खरंच. आता ह मुलांचं वेगळंच है ना?
आता त्यांना प्रत्येक विषयाच वेगळ्या, वेगळ्या असाइनमेंट असतात आहे हाय ना.
हो. आणि यांना आता कसं आपण स्कूलमध्ये जाऊन आलो का ट्युशन पण लावली तसं आपण आपला सेल्फ स्टडीज करायचो ना. स्वतःच करायचं सर्व.
आणि बघा तुम्ही मुलांना अ ट्युशन पण लावा शाळेत पण अभ्यास करतात ते आणि घरी येऊन पालकांना इतकं काम असतं की म्हणजे मुलांना दिलेला असाईंमेंट असेल किंवा एखादा प्रोजेक्ट त्यांना शाळेतून दिला अस तील तर अर्ध काम पालकांचच अस
हो, हो अर्धा म्हणजे फुलच म्हणा तुम्ही जसं काय आई वडीलच आता यांची शाळा शिकता असंच झालं.
ते तर आहेच, कारण मुलांना त्यातलं एवढं ज्ञान नसतं. शाळेत फक्त सांगतात की तुम्ही एवढं करू आणा.
हम्म. हा तसच आहे ना ओ. आणि मुलं आल्या का नंतर फक्त तेच फोर्स करतात, स्कूलमध्येध्ये द्यायचं आहे बरं का मम्मी उद्या हे. उद्या हे द्यायचं आहे लवकर करून दे, लवकर करून दे. फक्त ते आपल्या मागे लागणार स्कूलवाले त्यांना सांगत करा म्हणून पण ते आपल्या मागे लागतात. आपण त्यांचं कमप्लीट करायचं, मग ते द्यायचं. मग त्यांना ते मार्क्स मिळणार.
खूप ऍक्टिव्हटी करून घेतात त्यांच्याकडून. आपल्याकडे कुठे एवढं आपण तर मातीच्या गोळे बनवायचो.
हो भांडे बनवायला लावायचे मातीचे, भांडे बनवुन आणा म्हणून. हो भरपूर आपले हा छान, छान मग पोळपाट लाटण करून घेऊन जायचो. काही काय असे पातीले कर हे कर मडक बनव.
म्हणजे आपल्या ऍक्टिव्हटी त्या असायच्या की मातीपासून वस तू काय असेल ते सगळं बनवून घेऊन जायच.
हो आणि आपलं कस सम जाायचं आप पण यांना ते घरी बनवायचो आता यांना कसं झालं यांना क्ले आलाय त्या क्ले मध्येच बनवाय च त्यात पण आपल्यासारखं नाही काही नाही आपण तर मातीच हे करून चाळून बिळून घ्यायचो करायचे चिकन उलट ते खूप भारी वाटायची भांडे. बनवायल अ दोन दोन तीन तीन तास कसे जायचे समजायचच नाही त्यात.
आणि प्राणी बनवायचे म्हणजे किती आणि कलरफुल आपल्याकडे नव्हतं आता मु लांना ते क्ले म्हण पुर्ण
कल हो हो कलर सगळे आलेले त्यामध्ये आणि त्यांना त्या अछत तेवढंच तरी वाटतो आपल्याला जशी मातीमध्ये मिळायची ना तस एवडकले असून सुद्धा त्यांना असं खूप आनंदांनी मिळत ओ.
आणि ते पतंग वगैरे कापून आणि ते हे बनवायचं बघा आपण अ म्हणजे वर्गाच्या आजूबाजूला लावायला ते
हा हा हा पताके पताके.
पताके पताके कागदाचे कापून कलर करून आणि
करून पता के लावायचां स्कूल मध्ये खरंच ना म्हणजे ते दिवस खूपच भारी होते.
हा आणि रोज नवीन सुविचार लिहायचा.
हो खरच ना छान वाटलं मला तुमच्याशी
मस्त ताई मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, ठीक आहे ओ
काळजी घे बाय...